त ब ताई.
तोय ह बोला, काय नाही बास व्यवस्थित हे तुम्ही सांगा?
काय, काय नाही चाल पावसाची वाट बघायची.
हो ना पाऊस नाही ओ ला दुष्काळ म्हणजे सॉरी पाऊस नसल्यामुळे पा पान शेतकऱ्यांना पाणी नाही बिचाऱ्यांना, बघा ना तुम्ही ते कसे काय घाल कोरडा दुष्काळ तेच कोरडा दुष्काळ कसा होईल ते आता काय होईल बघा ना तुम्ही कसं चालेल
आम्ही रानाची मशागत करून ठेवलीया स गळ्या रानांची, आताच आम्ही एक नवीन रानात एक एकर ऊस लावला
अच्छा
एवढं बियान आणलं ऊसाची रोपं वगैरे आणली त्या रानाची आधी नांगरट फवारणी वगैरे केली आता ते उसाची रोप लावलेत आम्ही आमची स्वतची बोर होती म्हणून ते बोरचं पाणी आम्ही देत होतो त्या रानाला काहो ताई, पाऊसच पडला नाही. आता पाणी बोरचं पाणी पण
हो, ना हो, ते बोरसं पाणी पण किती चालयला ओ ताई ते खाली खाली जात, जात, जात, जात कमी होऊन जात ना ते पाणी
कमी होऊन जातय ना म ते पूर्ण झालंय ना पाणी आता, आणि अव ते पिक नां ते रोप असे ताव वाळाय लागलेत.
हो ना किती नुकसान आहे आता सांगा बरं?
पावसाची वाट बघायच्या आओ पण एवढं नुकसान होतं ना आम्ही किती खत वगैरे घातलाय. एवढी महागाई वगैरे वाढलीत. शेवटी कसं आपल्याला वाटतं जरा चार पैसे वगैरे आले, तर हे ते हायच की आपल्या शेतकऱ्यांचं.
बरोबर हे, बरोबर हे खरी गोष्ट ये ताई
आणि आता बाहेर धरणात वगैरे पण पाणी नाहीये, या उन्हात नदीला वगैरे पण पाणी नाहीये. त्यामुळे बोर
हा हा ह पाणी कुठ नाही, नाही पाणीच नाही कुठेच पाणी नाहीये बघा तुम्ही या वर्षी देवाला काय प्र काय झालं बिचारा, काय रुसला काय माहिती.
काय माहिती आहे पण म आम्ही शेतकरी हे ओ आमच खूपच नुक सान होतो एक तर एवढा त्या रानांची मशागत करायची ऊस लावाचा आणि तो ऊस आमचा, आता लावला ना की पुढच्या महिना सतरा अठरा महिन्यांतर जा
हो उसाला, हा दोन वर्ष म्हणजे धरुूनच घ्यायची.
ह एक दीड वर्ष झाल ना मग त्याला ते किंवा मग ते फ फवारणे वगैरे करायला लागते. भांगलाय वगैरे लागत काय, काय, कीड वगैरे लागते. मग नुकसानच होत ना असं शेतकऱ्यांच
बरोबर आहे ना.
पाऊस वगैरे कसा असला म्हणजे, एवढे रोग राई वगैर येत नाही धुऊन जातं ना पावसानच मग काय करायचं बाकीचे आम्हाला भीमु गोगरे पेरायचं कूट बसलं वाट बघत आता पाऊसच नाहीय
हा या वर्षी सगळं म्हणजे, किती नुकसान आहे बघा ना ताई. एक तर आपण जेम तेम करून महाग ताई हे युद्ध झाल्यापासून तर अरे बापरे काय महागाई झाली ताई.
काय बघा की अहो सिलेिंडर परत आप आपण दुकानचा बाजार हे ते कसा आणायचा शेतकऱ्याला नाही परवडत ओ.
नाही ओ ताई शेतकऱ्या काय ताई इस सर्वसामान्य लोकांना पण परवडत नाही सिलेंडरला पैसे चालले जातात बरोबर त्याच्यानंतर पेट्रोल त्याच्यानंतर आता या वर्षी अजून नवीन नियम काढला कंपनीवाल्यांनी पगारच नाही वाढवले जॉबवाल्यांचे बऱ्याच लोकांना
महागाई वाढते त्याबद्दल्यात पगार वाढतात का तुम्ही सांगा बर
तेच ना पगार सुद्धा वाढवले नाही ताई
आपले पगार वाढतात का मग कसं परवडल आमच्या बी मालाला शेत भाव नसतो आम्ही एवढं शेतकरी मेहनत होतो कोथिंबिरीची मेथीची वगैरे पेंडी पाच पाच रुपये दोन दोन रुपये लाअशी जातात आम्हाला मग असं शेकडा काय परवडतय आणि एवढी मेहनत वैगरे करा असं वाटत आपली जमीन आहे मग आपण पाडून कशी ठेवू ठेवायची मग आपण करतोच ना म्हणजे कर्ज काढून आम्ही करतो
हम्म हम् नाही बरोबर
त्यामधून आल्यावर मग त्याच जे उत्पन्न काय नफा भेटेल त्या कर्ज फेडायचं आपला खर्च वैगेरे भागलं पण तस होतच नाही उलट आपलंच खिशातले आणखिन पैसे जातात
हा हा नाही खरी गोष्ट आहे ताई आपलेच पैसे आता म्हणजे बिझनेसवाल्याच पण तसच आहे बघ आता माल भरला काही वेळी मालमध्ये एक दोन रुपये नुकसान होऊन जात काही मध्ये कुठे नुकसान होऊन जात असं असतं तही प्रत्येक ठिकाणी काय करत दिवस दिवस रात्र रात्र बिझनेस सांभाळायचां पोटासाठी नाही हो महागाई खूप वाढली ताई खूप भयंकर महागाई वाढली
तर आता पाऊस अजून पावसाचं वातावरण वगैरे काहीच नाही कडक उन्हाळा
हो ना अजून पाऊस नाही आला तर कस होईल शेती शेतकरी धान्य कसं पिकवेल आमच्या सर्वसामान्य लोकांपर्यंत कसं काय पोहोचेल बघा तुम्ही काय खायच किती म्हणजे किती नुकसान आहे कि नाही सगळ्यांचंच
सगळ्यांचं नुकसान आहे अहो प्राणी पक्षी वगैरे
सगळ्यांचच ना तई सगळ्यांचच
जंगल वैगेरे असं डोंगर वैगेरे असं ओस पडले ओ पाणी नशील येत किंवा आमच्या गुर आहेत आत्ता गुरांना वैरंण वैगेरे आत्ता किती दिवस पुरणार आहे सांगा तुम्ही वाळकी पण
खरी गोष्ट आहे
प्यायला पाणी नाही टँकरन पाणी चाललंय
बरोबर बरोबर तेच ना तेच आमच्याकडे पाण्याच एवढं साठा करून टाय लागतो शनिवारी तर पाणीच येत नाही डायरेक्ट
आणि ह्या सर्वाला कुठतरी आपण पण जबाबदार आहेच म्हणा आपणच पर्यावरणाची कुरी हा करतो झाड वगैरे तोडतो त्यामुळे पण आपण पण कारणीभूत आहेत की निसर्गाला
हा हॅलो तेच म तेच मा तई तेच म
ं माणसांना कळत नाही कुठ तरी म्हणजे आपण पण त्याला स्वतःला कारणीभूत आहेच
हो मस्त येत आहे आपण पण आहेत कलाकारणार नाही नाही ते
तेच आता शेतकऱ्यांच चाल रानं वगैरे पाऊस नाही पडला तर काय करायचंता कोरडा दुष्काळ महत्त्वाचं प्यायला तरी पा पाणी भेट ला पाहिजे आणि पाण्याशिवाय काहीच काम करता येत नाही
हा हा हा बरोबर पाणी तेच ना पाण्याचा प्रॉब्लेम असल मेन सगळं पाणीच नाही तई अन्न, वस्त्र, निवारा, पाणी आयुष्यात आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी
हो माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. ते कसं आहे पाण्याशिवाय ते तुमच्याकडे काही पाऊस वगैरे झाला का नाही ह्यावर्षी
अ हॅ
असं वगैरे झाला का नाही?
नाही ना अजून एकथेमपणी आता बारीक बारीक चालू झाला. मग परत बंद झाला जास्त
का असं वातावरण पण नाही वाटत अजून कडक उणाळच आहे या
हो ना हो ना तेच ना आमच्याकडे पण तेवढंच होऊ नये काय करता.
जर झाड वगैरे अ औयला लागत बघ वाटत नाही औषध कयचे हाल
ह
काय एवढी आपण मेहनत वगैरे करायची, मग शेवटी ते फळ काहीच भेटत नाही मग शेतकरी पण कसं
हो ना तेच ना आमच्याकडे आता चालू झाला इकडे ताई आणि परत गेला. काय करता एकदम बारीक होता नॉर्मल अस आपलं शॉवर चालताना बारीक बारीक बारीक बारीक तसा चालू होता.
काय नाही आता तेच चाललंय आता माणसांची पण काय म्हणतात का नाही तस माणूस पण कुठेेतरी ह्या गोष्टीला जबाबदारी आहे. निसर्गाच्या विरुद्ध वागतो आपण
ते तर आहे का
आता हे आपण नवीन डेव्हलपमेंट करतोय ना नवीन इमारती बांधो कारखाने त्याच्यासाठी तोडायची रस्ते बांधायचे त्यामुळ आता ह्या नवनिर्मितीसाठी मग
इकडे तर इतकं परेशान झालं होय ना तई गरमी पाणी नाही ना अक्षश प्यायलं तर पाण्याची प्रॉब्लेमच आहे आमच्याकडे आणि गरमही होत इथ पुन्हामुळे अक्षरशः बस सुद्धा जात नाही बिना मग त्याच इतकं गरम होतंय.
सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे प्रत्य
हो काय कस? जगणार आहे आयुष्य माणूस सर्वसाधण माणसा करावा तरी काय जे बंगला गाडीवाले ते बिचार एसी लाव बसता त्यांना सगळं बटन दाबलं त्यांना पाणी असत आपल्यासारख्याला किती म्हणजे मुशकील ये ताई
ते तरी कुठं सोचताय लॅटबिल किती येत माहितीय आहे ना आजकाल एसी लावली घे लावलं तरी पण महागा किती वाढले लाईटबिल किती येते आजकाल घॅस भेटत नाही मग इलेक्ट्रॉनिक शेगड्या आणल्या पड पाणी नसेल तर वीज नििर्मिती तरी कशी होणार आहे. हा प प्रॉब्लेम आहे ना सगळीकडच म्हणजे धोक्यातच आहे ना आपलं आयुष्य. आणि जर पाऊस नाही पडला तर मग रोग पण येतात ना. म्हणजे असं महा होऊ शकते ना एखाद रोग वगैरे येतात हे येते पावसामुळे कस जातात नदी नाले ढ धुऊन जातात दूषित पाणी धुऊन जात
बरोबर बरोबर.
आणि ते पाणी जर धुवन वगैरे गेलं नाही तर मग आमच्या कडे आता सध्या कविळी, गॅस्ट्रो वगैरे सगळ पाणी धु आहे ना आता,
हो पाणी खूपच दुषित आहे.
वातवरण खराब हवच शुद्ध नाहीये प्रदूषण.
खूपच ते नकोय मला नाही तो पडलाय. ते दहाला तेच ना पाण्यात पाण्यात खूप प्रॉब्लेम आमच्याकडे तेच झालंय आता कसं जगावं, काय करावं, कुठून पाणी आणावं, रोज सकाळी उठल्यावर तेच टेन्शन राहतं
हो. ना, आमच्याकडे पण जनावरं शेतीला, घरात वगैरे पाणी लागतंच की.
बस- काय -करता.
काय -काय आता वाट बघायची चाललय देवाकडे. आता काय करायचं देव पण म्हणत असेल तुम्ही तुम्हाला कर्माची फळं- फोगा.
ते तर आहेच. आपल्याकडून कुठ तरी पाप झालेला असावं म्हणून. स
-पहिलं असं नव्हतं, पहिला पाऊस वगैरे सगळं व्यवस्थित पडायचा.
बरोबर -बरोबर.
व्यवस्थित चाललं होतं आणि एवढं म्हणजे अस दुष्काळ किंवा अशी रोगराई किंवा एवढी महागाई वगैरे पण नव्हती.
नाही- नाही -नाही आ आता कसं आहे माहितेय ताई, पावसा -सगळं प्रॉब्लेम पावसामुळे ए.
हे आजकाल- आपलं नवीन डेव्हलपमेंट हे नवीन म्हणजे स्वीकार करतोय ना आता. आधुनिक नवीन -नवीन गोष्टींचा त्यामुळे आता हे सगळ विकास चाललाय आपला वि
हम्म -हम्म -हम्म तेच ना काय करताय?
आता हाय- हि परिस्थिती आपण स्वीकारायलाच पाहिजे.
तेच ना काय करता? पाऊस नाही सगळा प्रॉब्लेम पावसामुळेय. बिचाऱ्याची वाट बघायची. रोज आज येईल- उद्या येईल. इथं तोपर्यंत बघायचं.
बघायचं रोज आकाश- आकाश त्याच्याकडं बघायचं आज पडतोय का उद्या पडतोय का.
हो तेच ना तेच ना.
वातावरण पण एवढं खराब आहे. एवढं गर्मीन वगैरे खूप लोकांना त्रास होतोय.
अहो खूप तुम्हाला ते सांगते इकडे तर आमच्याकडे- म्हणजे इकडे नाशिकला म्हणजे इतकं गरम होतंय ना.
हो- हो उष्णतेचे प्रमाण वाढत त्यामुळे माणसांनाहे येतात
नाही तर नाशिक थंड हवेच ठिकाण तसं बघायला गेलं तर.
पण पाणी प- म्हणजे पाऊस आला तर सगळीकडे गारवा हिरवळ झाली तर सगळीकडे गारवा वगैरे होत होतो ना
हो बरोबर.
जनावरांना चारा वगैरे भेटतो. प्रॉब्लेम म्हणजे ना
सगळेच प्रॉब्लेम होता ना ताई. हम्मम्...
कोणतं वादळ आलं काय समुद्रामध्ये?
चालेल चला आपला टाईम संपला मी तुम्हाला करते थोड्या वेळात ह. हो -हो -हो नक्की नक्की चालेल जाई ह ओके. माझा एकच राहिलाय ठीक आहे सांगते मी.